हॅल
हा बोल
येतय का आवाज दहा मिनटं झालत म्हणून कट केलाव लगे
होयच की दहा मिनिट झाल्यावर कटच करा.
परत ते जास्त जास्त होते आणि नंतर न मग
मगाशी इथे मी त्या दुसऱ्या एका मॅडमला फोन लावला अन् च् अकरा मिनिटं झाली मी खाली जाऊन येस तवर.
म्हणूनच कमी बोलायचं नाहीत तर मग ती लगेच संपून जाते.
हम ते पाच मिनिट सहा मिनिटाला काय पेमेंट नाहीये का त्याला?
हम्म काय माहिती आता त्यांचं नवीन हेच काय असणार थोडफार अस थोडी होईल.
हो हो ते पण हाय.
काय काय थोडं फार थोडंफार असतील की.
काय माहिती
नाही असणार आहे एवढं थोडी असे अस होतय.
हो च की.
देतील की थोडंफार.
होय.
अजून
हम्म काय नाही तुमच्याकडच.
काय नाही बघा निवांत बसले आता जरा घरवा सुट. आप मी पण शांत बसले झोपायचे थोड्या वेळाने सकाळी लवकर उठायचे.
हम्म का.
त्यांनाला उद्या अजून जरा लवकर जायचं ऑफिसला.
होय आज त्याता हे न ये येल. अ उद्या सकाळी आता काय करतात काय माहिती मग आता उद्याच. काय सुट्टी घेते त उदीच्याला काय माहितीय आता परवा दिवशी म बुधवारी मंगळवारी जाणार आहेत म्हणल्या.
काय माहिते ते काय कर. काय गोव्याला गाडी करून त्यांच्या ऑफिसची गाडी असेल ना.
अगं त्यांच्या कंपनीची ग गाड्या केल्यात कंपनीनी ट्रॅव्हल्स.
आ मग काय
हम.
जातील ओ
नाही लोक आहेतेत बाय त्यांचे डीललर्स लय मोठ येत.
हम हम हम.
सगळे डिर्लस च आहेत.
बरे आहे की बै जाऊदे फिरून यायला मिळते.
काही मी ते. आता फॉरेन ट्रिपस सुद्धा असतात बग दिवाळी झाल्यावर त्यांच्या डिर्लस लोक हो आत्ता परवा एक दिवाळीत ह्याला अमेरिकेला जाऊन आलाय एक ट्रिप. डीलर्स ची पंधरा दिवस हो त्यांच्या कंपनी कडन लय आता ह्याना सुद्धा दिवाळी नंतर मला म्हणले मी सांगितलं कुंठ जायचं नाही आपल्याला गोवायला जायं म्हलं दिवायनंतर काय सांगच नाही काय. ब देव गळाला जाय त मग. तेि राहिला मी वाशील जाणार नाही म्हण आपण गोवाला जायचं म्ह दिवाळी ला जायला.
अवघडच आहे कोणाचं काय तर कोणाचं काय.
होय. किती दिवस झालं मलाुठ नेच नाही हचं चालय फिरायचं म मुलंत.
ह ह ह.
बघ की हम् जाऊया जाऊया म्हली. दिवाळी नंतर प्लॅनिंग करूया जाऊनऊ बर पोरांनी.
मग कायत लेकरांना पण होत.
कारण मलगूनईना आम्ही दोघे पोर
कोणतं नेण होत नाही.
हा न नसकी लहान आहे तला आम्ही निहायला बघत नाही सोड.
नाही्यायच सवय लागत त्याशिवाय कळत नाही त्यांना पण.
अग हो पण लहान आहेत नाून ते काय होतेच सोड ऍडजस्ट. म्हणजे असं जबरस्तीतण लहान आहेतत नाण वातावरण असलं सण होत नाहीत. कोरोना सर्दी खोकला म्हणून आमच्या हेणी नको म्हण पोरं कुून कुठे जायचं. गबस म्हणतात पोरं लहान नाही तर कुठं जायचं नाही. पोर न सारा मोठे होऊती मग जाऊ. परत काय फिरायचंच आहे म्हण आयुष्य आता पोरांचं कसं असतं. लहान य त्यावर त्यांचे. जीव महत्वाचा आहे काय समजत नाही ग खोकला सर्दी काय दुखायला त परत त्यांचं. त्यांना काय बोलता येत ते वेया बारकेला. त्याच्यामु तिला अवघड कि म्हणते ज बसलं तिचं. म्हणून मग आता मोठ जाग्यावर फिरायचं जास्तय कि म्हण आता मणेन दिवाळी नत
हम्म.
त व त झाला.
मुखद्र.
एवढा पाऊस चालू झालावर कसं जाव धबध्याला
बघा आता काय करतोय पावसाचं बघण. गई असलं तर नाही जायचं मग आजारी पडच काम.
म खरोर कंटाळा येतोय आ फिरायचा
मग काहीतरी पावसा पाड्या तर तिकड येऊन परे सर्दी खोकला.
हम् मसले अंग मी तर मग ते करच आल होतो दोन दिवस जातच नाही मग म कामाला होय वा नाही का तु्ही झपन का तीन मिनिट रावाल चुटकीत नाही मी आले कसली त मी उगं. आता एक तर आठ दिवस तिकडून झोपणार होते. मुणव्या या बाप. शिबची ऑगस्ट शि बेर झालं जाणार मी वाशीला सप्टेंबर मध्ये येणारच नाही पंधरा दिवस
म चिड्ट्याच्या शाळा काय करत.
प त्या छ नाही त्याला बी सुट्टी असते अठ दहा दिवस
नकाशच सतेे.
चिंट्याला बघन जायं बाज चिंट्याला ना ठेवायचंयथ मग फेशटेवन गेले होते. पण ह्याब्रिल नाही ठेवायच. त्या परव्याला सुट्टी असते आ आठ दिवस वनवन फिरत राहतं इकडे तिकडे एकटच. आपण असलं की मग आपले संग असत ना ग घरात मागच्या वेळेस मला काय माहिती मला वाटत शाळा मला वाटलं. छ असल म्हणून मी आपले ठेवून गेले इथ त्याला फक्त बारकेला घेऊन. कशाच पर्यायल सुट्टी होती आठ दिवस परत वाटल्या अंदाज. ह्या बारीने त्याला घेऊनच जाणार आहे.
करत ते पण रडत सोडून जाव वाटत नाही.
हम् हा ना दोन ख वत आहे.
तु म्हाला तेवढंत होतय मला तर तासभर बी होत नाही सोडून राहायचं.
मी सोडते सग पहिल्या आपलेले तर आपलेसग उ बघा नाही. मजसता.
हम्म.
ह.
ब बतर.
हो का?
निवांत बसल्या गी टाइमपास करत म्हटलं तेवढं फोन करून घ्यायचे.
ह ह.
कंटाळला.
दादा काय झोपला आता असंच.
तरड त्याच काय तर लॅपटॉपवर क्लास लावला त्या
कश लावलस.
डी क्लाउडचे क्लास जॉईन केला त्याची एक्झाम पुढच्या आठवड्यात
बर.
हम्म त्या सेश ना.
व अरे कुठपर्यंत गेली ग दहाज्यापर्यंत गेली ग हल्ट्यांच्या पुढे गेली वाटती ते आता
हा गेले असेल की आता
बई शनिवारी एका एकदास आहे
शनवारी एकादशी मला एढ दिवस वारी आमध्ये येत न जाते दार
शनिवारी सुट्टी असेल तर त्या दिशी असा आम्हाला ऑफिसला
काय माहितीे शनिवारी व असलं तर दोन्ही दिवस भेटते किंवा तुम्हाला
ते खदसा विठ्ठलाला तर बेगर असल्यावं विक्रमनगरमध्येहाय्य एक मंदिर
विक्रमनगरला कुठं चौकात आहे आपण
हा तीच नताय मा काता तिथंच की म्हण थोरा चौकत
थोरात चौकात च की
ह बरंद जायत म दर वर्षन नाही यला भेटत अग घरात पण हायच बायाकडे विठ्ठलाची मूर्ती करणार आभश्यकते त्याला सकाळी उठून लवकर आपल्या तुळशीची माळ घालायची
नाही न्मा झाल्यावर होतं वाटत इचलकजीला मम्मीने आम्हाला बरोबर त्यांच्या मागं जायचं बघा कुठं पण असं कुठनं कुठं रस्त ता काढून नेत की त्यांनी डायरेक्ट देेवाजेवच नेतात कुठं पण घुसत आणि विचारत त्यांना कोण वि दि पळून निघून जातात कुठे पण त्यांच्या मागे त्या बरोबर दर्शन होते आपलं
होय
गर्दी गर्दीत ना घुसतेेत बरोबर त्या
हो पंढरपूरलाच किती गर्दी असेल माहि त्या दिवशी आषाढी
बापरे बायान गरदी असते भयानक गर्दी असते
नि ग नि म बाई पाप्ट्या वारकऱ्यांचा हाल हे की गो एकशे आठ वर्षाची आजी वारी करायला लागली
मग काय परवाच इथं आम्ही नुस दीड वाजता जाऊन होभारलं साडेतीन ला पालख्या आले तर आमचा जीव कासावी चालं उन्हानी खाऊन पिऊन गेल तर अजून उपाशी पण नाही चाललो पण नाही एका ठिकाणी उबारलं तरी असं वलत आम्हाला
बघ आणि त्या आज्या लोक बघ एकशे आठ वर्षाच्या आजी मला कालचा ते व्हिडिओ तुम्ही
मी अर्ध हा किती दीड ते साडेतीन म्हणजे दीड तासच मी उन्हात कन असे विक थांबलं तरी मला ऊन लागून लागून आल डोकं क दुकायला लागल शेवटी गोळी खाल्ली म बिचारी लोक कशी पळपळपळत असत पाऊस पाणी आणि डोक्यावर अजून ते अ त्यांचं सामान घेऊन
म्हणंद्याची बाई एक शेवा आठ वर्षाची आजी कसं म्हणत होती म मवारला मी मोजत नाही म्हणली किती वाऱ्या झाल्या असतल माझ्या ठीक झाल्यात म्हणती.
बघा. आपली ढीग जाऊदे एक तर होऊदे.
ह त्या पंढरपूरच्या ना स्टँड वर तर मुंगी वाणी माणूस असते एकादस झाल्यावर
होय होय
होय कणी
रिटर्न जाण्यासाठी.
रिटर्न जाण्यासाठी.
देवाची कृपा देवतांना साथ देत असेल येणार म्हंटल्यावर.
त्या दिवशी गाड्या भी लई सोडतात सोडं असा.
हम्म.
गाड्या बी लई असत्यात.
देव बळ देत असत बरोबर त्याच्या- त्याच्याकडनं वारी करून घेत
घेत बघ की ते इंद्रायणीला किती पहा- पोहा इंद्रायणीला किती पाणी होतं.
हम्म होय कमी झालं की त्या दिवशी दुसऱ्या दिवशी लगेच.
मग तीश म्हणते ना मी तुला कमी झालं का नाही लगेच. देवाने बरोबर वाट दिली त्यांना म्हणे वारकरायांना टेन्शन आलत पाप आमची वारी होती का नाही म्हणून.
पालखी काढायची तर बरोबर रस्ता निघाला आणि निघाली पालखी इथनं.
निघाली आणि लय घाण केलती काय घाण केलथी इंद्रायणीला लोकांने.
घाण नव्हतं केलं पाणी फुल साठलेलं दोन्ही साईडचा पूल पाण्याखाली गेला होता.
हा.
तरी पण ते रस्ता नव्हता मग सरकारने अलर्ट केलंत की कोणी येऊ नका जे बे पाच मानकरी असतील ते तिथल्या तिथं नेतील पालखीला म्हणून मी करते थांबा.
हा.